झालं ना जेवण?
काय?
आवाज येऊन झाला म्हणलं.
चालूयं बाई.
काय केलं स्वयंपाक हा आत्ताच झाले
हा हो का
काय केला स्वयंपाक?
का
अहो स्वयंपाक काय केला म्हटलं?
होय आ ह. तुझा ऐकूच नाही व्यवस्थित
कसं काय!
हा गच ना आठ पा
कटका का
हवाजायला काय लागवा
आवाज येऊनही राहिला का? हॅलो. आवाज येईना का?
हॅलो. हॅलो.
आवाज येईन का तुम्हाला?
हॅलो.
हॅलो.
आवाज येनी का?
अग त्या फोन मध्ये आवाजच येईना काय झालतं त्याला ओपण नाही हो त्याच्या
कस काय?
काय झालं तेला? हा निस् डायलॉग
स्वयंपाक झाला का?
हव ग
काय किली भाजी
गिलक्याची भाजी केली आज
हो का शेतात गेलते काय
गेल्तो ग बळी
ह हो का
गेलोन आलो वापीस
हम्म पाऊस सुरू झालता ना
हा
य योगेश काका आहे का घरी?
हा
हो का
हो
काही नाही त्यांना कॉल करायच होता.
हाय ना मग.
हम्म
योगेश काका बी हाये
करते मी त्यांना थोड्या वेळ न मावशी जेवण करीत अस करीन ना तिला बी
हो का तुम्ही झाले का जेवणं
हा आत्ताच झाले.
ह संदीपला बी लावलं चालतं ग
हा ना लावीन ना मग त्यालाबी हम.
मिरच्या झालत्या का तुमचं तोडण
हा तीन सऱ्या राहिल्यात.
तीनच राहल्यात
हा
आज आज जायचं होत आज पाऊसच चालू होता. आज जायचं होत म्हणला आज पाऊस चालू होता. हम्म.
काय भाव गेल्या कालच्या.
कालच्या पस्तीस.
हा.
पस्तीस रुपये पस्तीस.
चांगला गेला मग.
हा.
मुन्ना बाबीच्या पंचवीसच गेल्या.
कस काय.
त्यांना दोन दिवस ना इड तोडून ठेवेल होत्या घरी.
ह त्याच्यामुळच मग शिळ्या झाल्या न त्या्.
वाट्यावर पडेल हो त्याला लई दोन दिवस.
गाडी गेली नसन मग त्याच्यामुळच.
काय माहीन त्यात लाल बि लई होत्या.
मग लाल घेत नाही ते लाल काढून टाकायला पाहिजे होत्या तेयन. हम् हा करीन मग मी नंतर परत.
झाले का दहा मिनट.
ह ह
पाय नाव कीती झाले.
दहा मिनिटं साठी बोलनय काय ते.
हा तुला किती मीटचय.
चार मिनट झाली आताशी, हा.
हा मग ते दहा मिनिटं पूर्ण झाल्यावरचे.
हो का बोला मंग अजून. ते आवाज येत नाही आहे पोर कुठे अभ्यास झाला पोरायचा.
ह अभ्यास करतेेत नस पोळत हीडात्या.
दादू जायला लागला वाटत कॉलेज आता.
आ.
कॉलेज ला जायला लागलं म्हणलं.
हा आता जऊ रायला रोज. दाद्यामुळत पांगडीय आमची आता.
हा.
दाद्या जात जाईन गाडी घेऊन.
हा.
म्हणून आम्ही आज गलतो त आज पुढं होते बाधा समजलेत नही लावाला.
मग लावलीच नाही काय?
हा.
किती लवकर गेला तुम्ही, आमच्या मागून कपशी लावेल तुम्ही.
हा पाच दिवस झाले गे ला आजला म्हणला उघली अस सण पाऊच चालूयत.
तरी लावू नाही आम्ही उ्याव नय आता आम्हाला.
देल सोडून मग आलु घरी.
हम्मम्.
अछा आशा काकू ने ते लावलं त्यांचे नऊ दिवस वयल होतेत.
आणि ते टोचून लावेल परत.
हा आ टोचून लावायचा फरक होता.
मंगलवारी म्हणते त्यांची उघून येईल लवकर
बाद कुचथ नाही लग त्या म खेड शिकलाग
हा ते ना रोजदारनी लावून टोचून लावलं
ट बी बी नाही लागलं म्ह आम तू कुंडडी चारडी ब्यागला उंगील दोन पसात
बापर येलच लागली मग
होऊबे ना बोरयेकेल म्हण काय करतर
हा
हा हा
उबेन फेकल तशीच भात पडत त्या
हा
हम्
आमची जमिलि पाय बाय कोठ ठेऊन दिली
ब बाहेर
विीड मल नाथ सांग्यात
हम् एवढलाम
हा
एवढ्या लांब
हा रोड वर
हां
ध्यानच नाही वाटत दोघाला भी
हम ह
न्यायला पाहिजेच होते. कोणा चारशे रुपयाची नोट
कोण नेत का नाही आपल्या गल्लीत
बरं बरं तिकडे होते तांग्याजवळ
नाय आणलं आता हा हा सुचकार जा.
हम्म
सात मिनिट आणले काय ग. अ मी करायला सात मिनट दहा सेंकड झाली.
प्रत्येक कॉलवर दहा मिनटं बोल नाही का
तीन मिनिटं अजून
नाही अजून दुसऱ्यांदा जर केला तुम्हाल तर परत दहा मिनटं
होव मला बी करमेना. मी करून मगा उचलनास तू. नाही कोणी
आधी फोन करून सांगायचं ना उचला म्हणून
सांगितलं अस. ति इईडच बसल होती ना ती लागनाच नाही आता.
मा लागला आता,
तुला लागला पहिल्यांदा तो उचलला नाही. भाऊज भाऊज वाटा वाटत फोन त्याचा मालक
हम्म
हे असं फोन च नसलं पाहिजे काय त्याच्यात,
हा भाई दुसरं काही सोडत माणूस प्रश्न ते फोनच कोणी उचलीत कोणी उसलीत नाही
ते लिवायच अस माणूस लिहून टाकतो पटपट
बोलावी ना रोहिणी वहिणी दवा द्यालावी रोहिणी वहिणी गप्पा मारी मग,
हा मग मी बी रोहिणी वैनी संगतच बोलली मला कुठं ऐकू येतात माझ फोन मध्ये आवाजच नाही. आता ये काेणाला लावीलाय.
हा
खालून ते पीकर कोण
हम्म मग आज दुसऱ्याला लावलं चालल का तुम्हालाच लावांव लागल.
दुसर्याला बी लावलंच चालतो.
हाव का
हा
तेच करीन मी आता
आता रोहिणी म्हणे लावून पाहा.
हा आ त्यांना लावून सांगते मग लावते त्यांना,
हा पहिल्यांदा त्यांत चालू आहेत माझा म्हणशां बऊचा
हो का कोण बोलल मग रोहिणी
के बोलले काही रोहीनी बोलली काही,
आपले आज दोन मिनिटं..
हाना दाशानला काय टाकायला आणि
अण्णा म्हणे तुमही घरच्याच गप्पा मारल. म्हणे त्या चालतं का म्हणे सिल्याबस बोला म्हणे काहीतरी
मग आम्हाला दुसरं काही येत नाही. मग आम्ही का घर
हा
काय रीयाप्चचेच झाले पाहिजे म्हणजे त्याच्यात पण आपल्याला एवढी माहिती नाही ना ग त्याची
होय
हा मनीषा बरोबर बोलती. पण मग
हिला लावलंत होत काय तुम्ही?
नाही हिला माहिती का?
हं
बत्तीसशे.. रुपये लय
होय का?
हा. बत्तीसशे नऊशे तीस
होय का?
म्हणजे बरोबर कम्प्लीट करते ती.
हं ती गीताबाईला माहितीय आहे. गीता बाई आणि तिनच लावल एकमेकीला
हा
हंमम
ते गीता ताईच सगळं माहिती ते त्यातलं
हा ते गीता कुडूनच जास्त माहिती येते. का तून
हं... त्यांच्या ह्याच्यातून मग त्या दोघीला माहिती आहे मग बोलल्या त्या मग त्यानाच लावले सगळे दहा कॉल तिन त्यांनाच लावलेत दहा पण कॉल तिन
कोणाला?
गीता ताईला त्या
मग बोललात का?
हा. मग आपल्या बायकांना उचलले नाही मग त्या दोघीच माहिती पण होती आणि त्यानी लावली एकमेकींना मी केला
धरा त्या